हॅलो
बोला
हा बोला झालं काय काम झाले झाडझुड वगैरे हो
हम् तुमची मुलं जात असतील ना शाळेत
हो जातात ना झूम मस्त्या करतात.
ते तर आहेच मग तेच पाहिजे तेला.
हो.
को क्लास ला के ज टू के ज टू ला क के ज वान
के जीवान
हा काय गावात इकतच असेल ना जिल्हा परिषदच्या
हो हो इथेच तुमचा मुलगा कुठे आहे तो भतीून गेला लू येत आहे वाटते ह ना.
नाहीव तिसरी
तिसरी स्ान.
हम.
होम.
तोडली ना सगळी गाडी तोडली ना ठेव लवकर तिकड ठेवचल. आता चालत नाही बर विराट ते.
ह ह ह.
तोडताड चालूच असते त्यायचं काही ना काही.
काय ते चालतेच मग.
हम्म. अच्छा.
अजून सांगा आता.
हम्म अजून तर काही नाही बा आ काही, काही झाणीचे झालंय वाटते तीस, तीस बाई.
हाव मग आता ते दोन, तीन दिवसापासून चालू आहे ना ते मग आता आपण आताच लागला असं वाटते कोणाला करा, कोणाला करा बाया उचलत जिचा आला तिले करा.
हा.
असं करा लागते.
हा नाहीत काय.
हम्म.
ह. जात असते मग तुमचा मुलगा ट्युशनले? हाव का. हम्म, हम्म. बाळा सगळे पार्ट वेगवेगळे करत काय त्याचे पप्पाला येऊ दे मग सांगता मी कस होय.
ऐकतात का ते, ट्युशनले बसत नाहीत का?
ट्युशन ले बसतात का ते. ते मस्त्या पाहिजेत फक्त. हम्म खेळणं पाहिजे म्हणते.
हा बर आहेन म.
लाईक जायेल हाय का तुमच्या इकडची?
हाव.
हा मग तेसत म्हटलं लाईट जायेल हाय, हम्म.
आणि येतय नाही मोठ्या यांना जातय नाही जरा.
हाव ना. दिवस भरायच तसच चालु हाय पाणी
हम्म, तुमच्या शेतात काय आहे पेरल?
आमच्या शेतात सोयाबीन पेरली.
हाव काय.
हम्म. भाजीपाला नाही हाय केडी आणि सोयाबीन.
हाव काय.
हम्म.
बर आहेन म
हो. पाणीच तर नाही येऊ राहील पाणी पाहिजे आता त्या याच्यावर तर.
हा..
सोयाबीन आता फिरली ना आमची त्याच्यावर पाणी पाहिजे. नाही तर मग शिपा लावा लागतात. तुमच निंगलाशीन भाजीपाला आहेन तुमचा?
ह, हे, हेच हे चवडीची भाजी आहे.
हम्म हम्म हव ना
पिपरी आहे आमची पिपरी चालू आहे अजून बाकी आहे याची
हा ओके बरं आहे ना मग तुमचं
भाजीपाला मग असं ठोक विकतात की काय
होा आपल्या गावात कुठे तुमही इकडे गावात कुठे खपते
तेच तर म्हटलं मग ोकच विकत असते हा ना ह ना बाजारात म्हटलं म्हणजे मग त्याच्यासाठी एकजण रिकामच पाहिजे ना बसल हम्म
ते आता पहिल्यासारखंही नाही राहिलं ना पहिले खूप खपत होता
हा आता पहिल्यासारखं नाही आपल्या गावात ते बाजारातूनच आणतात सगळ आता
हम नाही मस्त सांध्या करन मस्त सातही बर तिकडेच खपत होत आणि आता त काहीच आातही नाही भरत आणि काहीच नाही भरत
होा काे
हम्म आता दारीक दारावरच ती माल
हो आ आता कुठे जायचंच काम नाही घरीच भेटते सगळं हम्म
त बी नाही मस्त पहिले सातश बाजार सारखीच मोठीवर आहे
हो काय
आता एवढी नसते
आता एवढी म्हणजे काही जास्त दुकानं नसतात वाटत
दुकान नाही कमी आहे
ह
पहिल्यासारखी नाही स आली आता ह
हम्म हम्
अ नाही तर सर्व माल तेतच खपते
हा
जग थोड आम्ही पहिली वखत जाऊ मी सााती आता नाही आता नाही कप
हा ना आता सगळं रोडोवरच येते ना विकले मग काय
हम्
बाकी अजून
बाकी काही नाही बा आता तुम्ही सांगा
हम्म काही नाही आता
काय बनवते भाजी किती
आज बनवली होती कढी
हा
हम्म ना आम्ही आज फांदीच्या भाजीच्या पराठे बनवले होते
होे
हम्म
आता आमही डाळ भाजी बनवती
हो काय पावसाळ्यात मस्त हिरवा भाजीपाला असतय.
हा आता अजून संध्याकाळचं टेन्शन काय बनवा
हो. ते रोज भाजीचं टेन्शन असतेच बायचं
हम्म हं
कायल रे सगळी तोडताड केली हाय की नाय गाडी
सर्दी झाली मले आज तरी काल जास्त होती.
हम्म
सर्दी
हा वातावरणा चेन झाली अशिल ना
हम्म म्हणून आवाज बदली बदली वाट काय जाल हे होतय आज तरी कमी झाली
हो न. ते व्ही आय याल नेटवर्कच नसतय लयच प्रॉब्लेम ह्येचा
हम्म अनं जियो ला तर काहीच नसते
जिओच आपल्या इथं टावरच नाही वाटते.
अहं ह तरी पण अ इथे त्याले रेंज जाते आता कधी कधी त काहीच नसते.
हो ना. आपल्या इथे जिओचं नाहीच ये टॉवर म्हणून ते कमी असते त्याले
हम्म झाडझुड झाली की झाली.
नाही बाकी ये आता हे कॉलमधीच सगळं
आता सगळेजण फ्री येत आता मेसेज येन चालूय.
हाव हा दुपारून कोणीच ना म्हणजे सर्वजण व्यस्त होते एकमेकांन सोबत बोलणच चालू होतं दुपारून सगळेचं वाट मी किती जणीला कॉल केले. सगळेजण व्यस्तच होते हम्म
मी दुपारी केलीच नाही जे चे आली तेलेच केले
हाव ना नाय मी करून पाहिलं म्हटलं हे म याल झोपून ठेवलं होत हो ना
खाली गेले की काय कामाची नी न म
नाय बी माय तर दोन चार खालीच गेले तसेच
हा ना अजून गेली तुमची रेस चालू धरपकड धरपकड चालू हाय
हावं ना हे तसंच होते.
हं ते एका बाईला तुम्ही फोन केला? हा येेताय येते अजून जाते येते जाते येताय ना येते जाते येते जाते. एका बाईला रेण णे नशिन आली आवाजच नय मी तिला हॅलो हॅलो करून म्हणती ते ना झेंडला इकडून किंजळाले ती बोल्ली म्हणे मा उसलात नईन असं नई तसं नाई
ह
अनं पहिली तिने माझा उचलला नई अनं तिची सासु तर ते सांगे म
हावं काय
उचलला नाही म्हणे नं असं पण मी त उचललाच नाही म्हणे तीचा कॉल अनं आता म्हणे तीने कटला मग म्हणे मला कटला आणि तुम्ही
हा
मग एवढं काय माहितीे मी तर म्हटलं असेल मग मणे सांगून करा नेटवर असत सांगत जा म्हटलं आमच्या हातच थोडी आहे ते
नाहीतर काय?
नेटवर्क नेट काय हातच आपलं आहे का?
नाही नाही कधी येते कधी जाते असं आहे नेटवर्कच
हं
हं
काय बाकी
बाकी तर ठीक आहे
हा हा ह
हं आता काय माहित कधी येतो? पाऊस येतो का? काय होतो?
आता मस्त खुल्ल खुल्ल ना
हवा सुटून राहिली आता
वातावरण खुल्लं झालं
हो हो
काही एवढं बद्दल ही नाही काहीच नाही
नाही नाही मला नाही वाटत आता येईन म्हणून पाऊस
संध्याकाळी तर काही सांगता येत नाही.
हा ते काही सांगता नाहीे येत बर ठीक आहे बाई मग
हो ठीक आहे झाल वाटते
हो झाले.